हाय हॅलो बोला मॅम
येतोय काय होत
अ हा आता येतोय मॅम एकाच ठिकाणी म्हणजे असं थांबवा तुम्हाला रेंज येईल त्या ठिकाणी
हो थोडा रेंज हो थोडं रेंज प्रॉब्लेम आहे ना आमच्या विलेजमध्ये सो
हा हॅलो तु आणि
तर मला ना तुमच्यासोबत थोडं डिस्कशन ओके तर बघा आता येतोय का व्यवस्थित
हा येतो येतोय मॅम आत्ता येतोय व्यवस्थित येतोय आवाज हा येतोय येतोय म
तर मला ना तुमच्या थोड डिस्कशन करायच म्हणजे खाद्य पदार्थाबद्दल तर तुम्ही फ्री आहात का?
हो आहे आह मॅम फ्री आहे तुम्ही बोलू शकता मॅम माझ्या-
तर आपण हा तर अ खाद्य पदार्थबद्दल बोलायचं म्हटले की आता मानव आपण एखादा अन्न पदार्थ खाला म्हणजे कोणतेही अन्न पदार्थ असू दे इडली, डोसा, चपाती, भाजी, पोळी, म्हणजे काहीही असू दे हे सगळे अन्न पदार्थ आहेत. जस की अ म्हणजे आपण कडधान्य देखील म्हणतो दूध, मासे, अंडी. हे सगळे कडधान्य आहेत आणि माझ्या मते मानवाच्या जीवनासाठी म्हणजे त्याला जगण्यासाठी अन्न पदार्थ किंवा खाद्य पदार्थ खाणं महत्त्वाचं आहे बरोबर ना?
हो मॅम हो अगदी बरोबर मॅम.
हा तर अन्न पदार्थाशिवाय किंवा खाद्य पदार्थाशिवाय माणूस जगू शकत. नाही पण हे इतकं जितकं बरोबर आहे. तितकंच बरोबर आहे की हेल्दी फूड म्हणजे, अ निरोगी अन्न आपल्या शरीरात गेलं पाहिजे. जर आपण पॅकेट बंद किंवा- असं बाहेर मिळणार जंक फूड वगैरे किंवा बर्गर, पिझ्झा मैद्यापासून बनलेले पदार्थ शीतपेय कोल्ड्रिंक सारखे तर असे पदार्थ आपण खाल्ले किंवा चिप्स असे पदार्थ आपण खाल्ले तर आपल्या शरीरातून अ म्हणजे निरोगीपणा दूर होऊन, आपल्याला कोणताही रोग होऊ शकतो कारण त्यामध्ये अ कॅलरीज खूप जास्त प्रमाणात असतात त्यामध्ये फॅट वाढू शकत आणि आपल्याला विविध पोटाचे रोग होऊ शकतात जस की आतड्याला सूज येणे पोटात दुखणे किंवा म्हणजे असं आपले अंग- पूर्ण रोग प्रतिकारशक्ती कमी होणे आता आपण बघतोय की आपण आपण सगळ्यांनी कोरोनासारख्या महारोगावर म्हणजे हे केलेलं आहे त्याच्यावर प्रतिसाद केलेला आहे जर आपण आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी असे- कमी असती तर आज आपण कोरोना आपल्याला कोरोना झाला असता. तर त्यावर रोगप्रतिकारकशक्ती जास्त. मुळे आपल्या शरीराने त्याला आपल्याला साथ दिली आणि त्यामुळे आपण त्याला प्रतिसद देऊ शकलो किंवा त्यांच्यावर प्रति वार करून आप जिंक जिंकलो लो तर मला म्हणायचं का आहे कायपण जस आपण आरोग्य आरोग्य हेल्दी ठेवलं त्यामुळे आपण त्यातून बाहेर पडलो तर इतकंच नाही आता असं बोलतात की पृथ्वी वगैरे नष्ट होणार आहे. किंवा म्हणजे आता- उद्योग हे इंटरनेटच्या माध्यमातून चालू झालेलं आहे. तर हेल्दी म्हणजे जास्त हेल्दी खाऊ नका कि एक लाईफ एकदाच आहे कोणतंही खाणं म्हणजे जेवण खा किंवा खाद्यपदार्थ खा असं बोलतात तर हे जितकंच बरोबर आहे म्हणजे जितकं बरोबर आहे की बोलतात. पृथ्वी नष्ट होणार आहे जाहीर केलेलं आहे. पण अ असं बोलतात की कोणतंही खा तर हे खाऊन चालेल काय आपलं शरीर निरोगी राहतील काय बरोबर आहे ना?
हो मॅम हो तुम्हाला मी आ माझ विचार सांगते मॅम की आपल्या इंडिया सारख्या देशाला किंवा- पूर्ण जगभराला हा चीन ने वेड लावले आहे. ज्या वेळेला कोरोना होता त्यावेेळेला- राईट मॅम ते मेन म्हणजे का तर जवळ खाद्यपदार्थ हम्म खाद्यपदार्थ तेने जे काही बेडूक मासे म्हणजे काही जे जे काही जे आपण विचार सुद्धा करू शकत नाही असे प्राणी ते लोक खात होते. बरोबरच आहेत ना आणि अ त्या पदार्थ मुळ जे काही ते विष निर्माण झालं किंवा जो काही तो महा- रोग तयार झाला तो कारण म्हणजे मेन काय तर तो म्हणजे? पदार्थ म्हणजे ते खाणं- आता तिथले लोक कस आपलं- तर इंडियामधली लोक म्हणजे खूप म्हणजे खूप सुखी म्हणाल. म्हणायची तर खूप म्हणजे खूप सुखी मॅम कारण का चीन सारख्या दशान चीन आता म्हणजे सर्वात म्हणजे आता आघाडीच्या हेच्यावर दोन किंवा एक नंबरला म्हणलं जातं.
हो आणि त्यांचे जे प्रोडक्ट असतात ते पण बेस्ट असतात. म्हणजे मेडइन चायना असं बोललो ना. म्हणजे दुसऱ्याला नाव ठेवण्यात. काय अर्थ नाही. पण त्यांच्यामुळे रोग आला. चायनामुळे रोग आला. तु म्हण त्याच्यामुळे कोविड नाईन्टीन ही लस देखील तयार झाली. त्याच्यावर पण काही लस काही लोक लोकांना म्हणजे काही काही लोकांच्या शरीरांना म्हणजे य यो- -ग्यरित्या म्हणजे प्राप्त झाली म्हणजे काही साईड इफेक्ट झाले काहीना नाही झाले तर आपण बघू शकतो न्यूजमध्ये की ते अ कोविड नाईन्टीन देऊन देखील कोणाच्या अंगाला लोखंड वगैरे चिटकलं स्टीलचे चमचे वगैरे चिटकले गेले तर का तर त्यांच्या खाद्यपदार्थामध्ये त्यामधून असणारी रोगत रोगप्रतिकारक शक्ती त्यांना कमी मिळाली. त्यामुळे ते आपण खाद्यपदार्थ खा- -तो त्यावर आपली प्रकृती किंवा बॉडी अवलंबून असते असे म्हणता येईल.
हो मॅम म्हणजे जसं काही तुम्ही सांगताय तस बरोबर आहे. त्या अख्या म्हणजे ज्यानं अख्या जगाला वेळ लावून ठेवलं त्या वेळेला अ ठेवलं होतं जसं की आपल्या इंडियातली खूप सुखी माणसं आहेत की ते जास्त प्रमाणात आपल्या भारतामध्ये शेती कामे केली जाते. जसं की तुम्ही चीनच म्हणलासा चीन मध्ये कसं आहे लोक अठरा अठरा तास त्या ठिकाणी काम करत असतात. म्हणून त्यांना झोप पण कमी असते. कारण का त्यांचे अठरा अठरा तास म्हणलं जास्त काम आणि कमी आनंद म्हणजे जीवन जगतात. अन त्यांचे डोळे सुद्धा लहान असतात. जरा जात कारण का त्यांना झोप नसते म्हणून मग आता गरीब कुठला देश म्हणायचा आपल्या इकडला की तिकडला तो गरीब देश म्हणायचा. आपण खरोखर सुखी आहोत जे की आपण आठ तास काम करून सुखी मानलं जातं आपलं जीवन मॅम आणि खरंच म्हणा त्यांच्यामुळे आपल्या देशामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये हे काही रोग आलेत आहे आणि हे खाद्य पदार्थ अ म्हणजे त्यांचे जे काही फूड्स आहे ते पण म्हणजे बंद केले पाहिजे जे काही तिथे होता आप म्हणजे तिथे जास्त शेती बनवली जात पिकवली जात. नाही पण जे काही इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आहेत त्या चीन मध बनवल्या जातात पण इथे आपलं तिथे शेती कमी आणि अं लोकसंख्या पण जास्त आहे आणि तिथे शेती कमी पिकवली जाते. पण आपल्या भारतासारख्या देशामध्ये आपण खूप समृद्ध आपल्याकडे लोकसंख्या पण तेवढी आहे, आपल्या इकड लोक खूप आनंदाने शेती बनवत असतात आणि म्हणजे त्या शेती शेतीला म्हणजे आपली एक देवता एक आई मानलं जातं.
हो आता असं पण म्हणतात ना कि माता म्हणजे हा जमीन ही आपली माता आहे भूमी आहे.
हो मॅम हो आणि भूमिपूजन आहे असं अशा अनेक सण आपण शेतासाठी केलेल्या आहेत त्यानं त्या देवतीला आपण पुजत असतो आता आपण पदार्थ त्या आपलं म्हणजे त्या शेतीतून जे काही चांगलं आपलं म्हणजे एवढं छान आपण एवढं त्या शेतीवर प्रेम करतो आणि ती शेती ते म्हणजे जमीन आहे आपल्याला खूप म्हणजे शेती आहे आपल्याला खूप चांगलं म्हणजे पी म्हणजे पीक देते एक म्हणजे आता दुष्काळम हे वातावरणाच्या गोष्टींवर अवलंबून आहे पण जो काही आपला इथला शेतकरी मनापासून अगदी आनं धाने ही शेती पिकवत असतो मॅम. आणि तसच आपण म्हणजे खूप सुखी आहोत की आपल्या इंडियामध्ये एक छान पदा म्हणजे छान पैकी शेती पिकवली जाते आणि आपण खूप चांगलं अन्न, पौष्टिक अन्न आपण खात असतो जस की आता तुम्ही म्हणतात की आता पनीर पनीर हे दुधापासून बनवलं जातं पण त्यासाठी आपल्याला लागणारा कांदा, टॅमॅटो, मिरची, कोथिंबीर, आले, लसूण अगदी पौष्टिक असतात, कमी औष फवारणीमध्ये हा आपल्याला अं जास्त म्हणजे चांगलं पौष्टिक अन्न मिळत असत. आणि ते सुद्धा खूप म्हणजे हं अं छान आपल्या शरीराला कुठलेही आरोग्य नुकसान कर नाही आपल्या इंडियामध्ये बघायला गेलं तर बघायला गेल तर नॉनव्हेज पेक्षा जास्त व्हेजिटेरियन जास्त लोक आहेत मॅम आणि खूप म्हणजे त्या म्हणजे व्हेजिटेरियन असल्यामुळे इथल्या चांगल्या पदार्थांचा आपण स्वाद घेऊ शकतो आणि चांगल्या फळभाज्यांपासून आपल्याला पौष्टिक तलवार शरीराला जे काही आवश्यक आहे, ते आपल्याला मिळत असत मॅम.
हो अगदी बरोबर जसं की खाद्य पदार्थ खाद्य पदार्थ ही आपल्या देशाची संस्कृती आहे आणि अन्ना आपल्या देशात खूप महत्त्व दिले आहे, आपण आता बघतो कोणत्याही स्वामींच्या मठात जावा किंवा कोणत्याही मंदिरात जावा कोत कोणतंही मंदिर असु दे. तर तिथे सूचना फलक लिहिलेल्या असतात हा की अन्नाची नासाडी करू नका अन्न हे पूर्ण ब्रम आहे. आता अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, या वाक्यावरून आपल्याला कळते पूर्ण ब्रह्म आहे या वाक्यावरून आपल्याला अन्ना महत्व किंवा महानता कळते की एक के काना जस आपण अन्न पदार्थ खातो किंवा आपलं पोट भरल्यानंतर आपण वेस्ट करतो त्यामध्ये हात धुतो अन्नामध्ये हात धुणं ही सगळ्यात मोठं पाप आहे का अन्नाला आपण देव मानतो एखाद्या भात तुकडा आ चुकून पायातून तुडवून गेला तर आपण त्याच्या पाया पडतो का तर ते देवता आहे त्याच्यामुळे आपलं पोट भर त त्याच्यासाठी आपण दिवसभर नोकरी व्यवसाय विविध व्यवसाय आणि परिस्थितीची झुंज देत असतो. बरोबर ना तर आपण जे खाद्य पदार्थ हा तर वेगवेगळ्या देशात खाद्य पदार्थाची संस्कृती वेगवेगळी असते कोणत्या दे म्हणजे आ आता आपल्यापासूनच बघा महाराष्ट्रामध्ये नॉनव्हेज जास्त म्हणजे को कोल्हापूरमध्ये प्रॉपर म्हणल्यावर नॉनव्हेज पदार्थ जास्त
हा पांढरा- तांबडा रस्सा, ह हा
पुरणपोळी देखील छान ह पुरणपो बनवले जाते जस जसं आपण पुढे जाऊ तस तस मीटर म्हणजे किलोमीटर ववर एक एक बदल होत जातात, जस की वेशभूषा बरोबरच खाद्य पदार्थाची म्हणजे मी भाषा देखील बोलले म्हणजे कपडे देखील बदलतात भाषा देखील बदलतात. त्याचप्रमाणे खाण देखील बदलतं कर्ना टक बेंगलोर साईडडे गेला फक्त भात म्हणजे शेती भाताची शेती केली जाते तांदूळ पिकत त्याच पद्धतीने पुढे गेली की आणि हेच्या म्हणजे चेन्नई म वगरे बघित तर त्या तिकड ईडली डोसा यासारखे पदार्थ बनवतात. मुंबई मध्ये खा ख जास्त प्रमाणात खा खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे वडापाव आहे, वडापाव हे मुंबईसाठी मुंबईच्या लोकांसाठी पूर्ण ब्रह्मा आहे असं म्हणताई कारण ज्यावेळी त्यांना भूक लागलेली असते त्यावेळी एक वडापाव त्यांना आधार देऊन जातो. कमी पैशात मिळणार आणि पोड करूनला जाणार हड
हो अगदी बरोबर मॅम
तर माझं मत आहे की खाद्यपदार्थ खाताना, आपण निरोगी खाल्लं पाहिजे आणि निरोगी राहिलं पाहिजे हीच अपेक्षा आहे तुम्ही देखील निरोगी खा आणि निरोगी राहा.
हो मॅम तुम्ही देखील ओके बाय बाय मॅम हा ओके ओके ओके